हां, आवाज येतोय, क्लिअर ना? ओके, तर मग येऊया का मुद्द्याकडे? हां, तर मला आजचा मुद्दा हा घ्यायचा होता, की अं आता हा टास्क आपल्यासाठी पण नवीन आहे, तर हा टास्क करता करता काही गोष्टी लक्षात आल्या स्त्रियांच्या. कि त्यांच्या घरातले जे कर्ते पुरुष आहेत. ते जॉब करत नाही आहेत, त्यामुळे त्यांना ह्या वयात वर्क फ्रॉम होम, घरात बसल्या बसल्या काहीतरी करणं, किंवा मोस्ट ऑफ द जसं लेडीज शिवण काम किंवा घरातल्या घरात काहीतरी अं ते उन्हाळ्याचं काम करणे, हे जे करताय त्याच्यासोबत पैसा मिळवण्यासाठी, प्रत्येक जण आता डिजिटलचा पण आधार घ्यायला लागला आहे, ऍक्च्युअली.
हां म्हणजे हे त्यांच्या, हां त्यांच्या वेळे प्र माने, आणि मुलांना सांभाळून वगैरे ते करता येतय.
हा पण बॅक म्हणजे बॅक स्टोरी ही आहे की, त्यांच्या घरातले कर्ते पुरुष काम करायला नकार देत तयात. कारण एकतर बाहेर त्यांना जॉब पण करायच नाहीये, घरातलं पण त्यांना काही करायचं नाहीये. त्यांच म्हणणं असं आहे, म्हणजे अं बोलण्यातून जाणवलेल अस संदर्भ असा होता की, आ आता म्हणजे-म्हणजे, अं म्हणजे तीस पस्तीस, पस्तीस चाळीसच्या पुढचेच आहेत, हे पुरुष हां म्हणजे चाळीसच्या मधातलेच असतील पस्तीशीचा कोणी नसेलच, पण त्या पुरुषांचा अस असं म्हणणं आहे, आता आमचं वय झालं आहे आणि आता आम्ही काय करायचं, आम्हाला बाहेर जॉबला कोण घेणार आहे?
इच्छा! त्याच्यात माझ्या निदर्शनास आलेला अस कोण आहे काय की, व्यसनाधीन असलेले पुुरूष पण ह्याच्यात समाविष्ट आहेत, आणि हल्ली कसं झालं आहे थोडसं ह्याच त्याला कारणीभूत बायका पण हायत, म्हणजे त्यांना आता पहिलं कस होतं की, त्या खूप अशा लाचारीने वागायच्या. म्हणजे पैसे मागायला वगैरे, त्यांना काही वाटायचं नाही. पण आता जी थोडी, स्त्रीमुक्ती हे आणि ते सगळं कानावर पडल्यामुळे असं, त्यांचा पण स्वाभिमान म्हणून की मी मागणार नाही, मग मी मिळेल ते काम करीन, पडेल ते काम करीन, ह्याच्या पुढं झुक करणार नाही आणि मग त्याला असं होत की, बरं उचलते, ओझ बरं करते, करू दे, जाऊ दे मग जाऊदे, अस पण बरंच आहे, हां तर ते स्वाभिमान म्हणता-म्हणता ते ओझ पडतंय त्यांच्या डोक्यावर
हां
आणि
हो कुठे पर्यंत जपायचं, ह्याला पण एक- मर्यादा पाहिजे, नक्कीच, प्रत्येक जण फायनान्शि न्शियल इडपेंडं पाहिजेच, पण स्वतःचा इगो जपण्यासाठी जर तुम्ही करत असाल, तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण संसार म्हणजे काय ते फक्त एकच गोष्ट नाहीये.
त्याला इगो नाही म्हणता येणार
आक्चुली ह्याला आता इगोच म्हणता येईल, मा झ्या तरी दृष्टीनं, तुमचं मत काय आहे?
माझ मत आता असं आहे की, समज एक खाद्य स्त्रीला एक मुलं आहे किंवा दोन मुलं आहेत किंवा घरामध्ये, आता असं धर, की काहीच मुलं नाही हत्येत. पण जर तिचा नवरा काहीच कमवत नाही, तिच्या घरी दोन पाहुणे आले, आणि ती म्हटली बसा चहा घेऊन जा तर घरात साखर चहापत्ती आहे की नाही ह्याचा विचार त्या स्त्रीला करायला लागतो.
हो!
आणि त्या वेळेला तो हजर नसतो ते नसेल तर तिला ते लाजीरवाण होतं की आपण ह्यांना सहज म्हटल चहा पिऊन जा हे बसले आणि आता माझ्या घरी साखर चहा पत्तीने आता कस आणि पहिलं जसं होत शेजार धर्म तसं आता कुठं राहिलेलं नाहीय. कोणाकडे वाट्या बिट्या घेऊन जाता येत नाही, तर मग तिला मग त्याच्यामुळे ते कामाला जावंच लागत. हा मग ते असं वाटतं की मग त्यापेक्षा काही काम केलेलं बर किंवा लहान मुलं असतील त्यांच भविष्य अस त, त्याच्यामुळ गेलेलं बरं असं होतं, आणि दुसरा एक तोटा अजून असा होत तो की ज्या सन्मानाने नोकरी करतात त्यांना जो आदर मिळतो की काहीतरी त्यांचे पोझिशन असते म्हणजे शिक्षिका आहे क्लार्क काय अमुकय तमुक आहे, तर हे जे छोटं मोठं काम करतात ना? त्यांना ते सुद्धा नसतं त्यामुळे त्यांना तो आदर पण नसतो किती कमवते आणि काहीतरी करते. असं वेगळं काही तिला कुणी ट्रीट करत नाहीये करते ना करू दे मरु दे ते केलं. तरी घरातलं पण सगळं करायलाच पाहिजे.
पण आताच्या परिस्थितीनुसार मला म्हणजे माझ्या बघण्यात आलेलं रिसेंट च एक उदाहरण कारण पुण्यास शहरात राहायचं म्हणजे नवरा बायको दोघांनी कमवायला पाहिजे मग ते नवीन कपल्स असो. असू दे अथवा एक दोन मुलं असू देत त्यांना तर त्यांचं लग्न झाल्यापासूनचा काय इशू झालाय की ते मोठ्या कंपनी म्हणून म्हणजे लग्न झालं त्या मुलीच त्यांच्या सोबत आणि अ लग्न. लग्न झाल्यास एक दोन तीन वर्षच त्यांची नोकरी चालली आणि काहीतरी कारणास्तव. ती काय अ बंद पडली का? काय झालं काय माहिती पण त्या कंपनी विरुद्ध केस चालू झाली आणि त्या केसमध्ये एम. ्लॉ जी होते त्यांनी केस हली बर. मग ती दोन तीन वर्षानंतर बंद पडली होती तेव्हाच त्यांची सौभाग्यवती काय म्हणत हो. की तुम्ही दुसरा जॉब बघा इथच कशाला अडकून पडताय पण हायर काल्स ज त्यामुळे तो माणूस थांबला की आपल्या बाजूने नि आणि ह्यात दहा पंधरा वर्ष गली म्हणजे त्यात त्यांना किती मोठा संसार झाला असेल मूल झाली अस. पुढं काय काय गोष्टी झाल्या असतील आणि ते सगळं झाल्यानंतर आता स निकाल लागल्यानंतर ते हारले वगैरे सगळं झालं तोपर्यंत वय निघून गेलं होत.
हम्म.
झाली होती ते म्हणतायत की आता मला करायचंच नाही आता माझं काही वय आहे का? मला काही होणार पण नाही आणि मी आता एवढे वर्ष घरात आहे मला काही माहितीच नाही. मग पुण्यासारख्या शहरात ते एकट्या बाईन काय करायचं.
हम्म.
आणि त्या त्या मुलीचं लग्न लवकर झालंय म्हणजे बारावी असथनाचं वगैरे काही तिला शिकवलेलं. पण नाहीे पुढं नवरा एवढा शिकलेला आहे मोठ्या कंपनीत आहे तुला काय गरज आहे म्हणून ना सासरच्यानी शिकवलं ना माहेरच्यानी सपोर्ट केला कुणीकडूनच नाही.
हम्म.
आणि आता अशा स्थितीत आता तिला मुलांना वाढवायचं होतं मुलं नेमकी आता ति जी सात सातवी आठवी दहावीच्या दरम्यान आली असतील ऍटलिस्ट तेवढी तरी मग तेव्हाचा पण खर्च. खर्च काय कमी आहे का जाणं येणं तरी आहे. पुण्यासारख्या शहरात विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
हम्म.
ती संसार ओढतीय बाई आणि काय करत असेल ती वि चार करते मी बारावी झालेली मुलगी.
हम्म.
किती तरी वर्ष झालं घराच्या बाहेर पडलेली नाइए आधी अ मुलगी आहे म्ह तेच तर प्रश्न हाय म्हणजे घरची जराशी श्रीमंती आहे स असतील म्हणजे पैशाने बरी अस तील पण बांधलेले किती दिवस पुरतय ना.
हो ते तर आहेच. आणि आता शिक्षण पण काही स्वस्त राहिलेलं नईये.
जरी दहा बारा वर्षाच्या मागचा काळ असला म्हणजे आता हा रिसेंटचाच काळ हाय नाही म्हणायला गेलं तर तरी पण पुण्या सारख्या शहरात सर्वाइव्ह होण काही चेष्टा नाईये आणि बर ती बाई पण लग्न व्हायच्या आधी घरातच बसलेली ये बारावी म्हणजे काय घरा च्याआतच असणार हाय की शाळा ते कॉलेज काय असेल ते घर एवढंच.
बारावी नंतर जॉब काय मिळणार आहे तवा तिला लगेच.
बारावी नंतर लग्न झालय म्हटल्यावर घरातनं बाहेर जायचं नाही ती पण तर घरात बसलेली त तिनं केला की नाही जॉब. मं माझं म्हणणं असं होत की नवऱ्याला करायला काय प्रॉब्लेम होता ठीक आहे तेवढा हायर क्लास मिळणार नाय पण काहीतरी जॉब मिळेल ना बाबा
पर जे करणार आहेत ते रिटायरमेंट नंतर सुद्धा करतायत जॉब.
हो आणि आता त्यानं वर हात केलाय कि तुमच तुम्ही बघून घ्या हे जे चाल्लय तेच आणि घरी शेती वगैरे असा काही प्रकार नाई इन्कमचा स्त्रोत काय ये एवढ्या डिटेलमध्ये मी काही गेले नाई त्यांच्या पण डेंजर हाय म्हणजे काहीच करत नाहीयेत घरात निव्वळ बसायचं.
ही समस्या भरपूर ठिकाणी वाढलीए अशी सगळीकडे दिसून येते म्हणजे असं नाई की एज्यु केटेडच पाहिजे. असं म्हणजे थरामध्ये दिसते ते तस.
मग आता प्रश्न माझा नेमका असा आहे की? ए आय नं नोकऱ्या खरंच घेतल्यात? कि लोकांना करायच्या नाइयेत.
ह ए आय ने नोकऱ्या घेतल्या तरी ए आय ने दुसऱ्या संधी उपलब्ध करून दिल्यात तुम्हाला पण तिथं पण कस झालंय की तुम्हाला तुमचं कम्फर्ट झोनच सोडायचं नाय. ते आपण म्हणतो ना की बेडूक जोपर्यंत विहिरीत डपक्यातन बाहेर येत नाही तोपर्यंत बाहेरचं जग किती मोठं आणि सुंदर ये हे त्याला कळत नाय तो जर डबक्यातल्या डबक्या क्यातच उड्या मारत राहिला डबक्यातलं पाणी आटलं डपक्यातलं पाणी आटलं तर कसं व्हायचं अस प्रकार झालाय तो.
आणि ही परिस्थिती मला वाटतय बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात आत ता आहे म्हणजे स्वच्छेनं मला काम करायचंच नाही काहीच मी फक्त खाणार बसणार घरी.
मला आता माझ त्या हच्याबद्दल स्पष्ट मत आहे की ए आय ने नोक कऱ्या खाल्लेल्या नाहीयेत त्याने फक्त बद्दल्यात म्हणजे तुम्हाला बदलता काळाबरोबर बदलता आलं पाहिजे.
हा अ
तुम्ही अगदी घरगु ती भाषेत बोलायचं तर पहिली मोलकरीन बाथरूम मध्ये ब्रश लावून कपडे धुवत होती आताची वॉशिंग मशी न लावून वाळत टाकते तस तुम्हाला तुमच्यात चेंज करता आला पाहिजे त्यार तुम्ही जर वाढत्या तं त्रज्ञानाच वापर करत त असाल तर तुम्हाला खाली घरी बसण्याची गरजच नाही पडत आणि हे आता आपण जे काम करतोय किंवा आपल्या बरोबर एवढ्या हजारो स्त्रिया करताय त्या तर कितीतरी कमी शिकलेल्या एत. काही काहीची भाषा सुद्धा कळत नाही, मग ते ए आयचच काम करतायत ना
हो आणि त्या पण काम करत. करतच हे सगळं काम करत मग पुरुषांना काय प्रॉब्लेम आहे करायला?
हो
पण ही सिच्युएशन खर डेंजर आहे? म्हणजे न करता बसण ही मानसिकता काही चांगली नाही. जेव्हा की तुमच्या घराला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही काम न करता बसून खातय घरातल्या पहिल्याच संपतीवरती हे काही चांगलं लक्षण नाहीये. म्हणजे मानसिकता पण हो हो हो मानसिकता पण खराब आणि शिवाय तुमचं फिजिकल हेल्थ ण खराब झाली. आणि घरात बसून रिलेशन पण खराब झाले म्हणजे घरातली व्यक्ती घरात ब बसलिये म्हणून बायको पण ओरडणार, मुल पण आपले वडील काय करतात तेच आदर्श ठेवणार काही काम केलं नाही तरी चालतोय बोलतील, बोलतील आणि काय करतील. हा, नाही
तो जो त्यांचा दरारा असतो तो राहतच नाय जर ते कमवत नसतील तर
म्हणजे काय फक्त पैसा कमवण अशाच अर्थाने घेतला जात नाही पैसा गरजेचाच आहे. नो डाऊट पण काहीतरी करणं काम असणं डोक्याला हे किती गरजेचं आहे. बसून नेमकं कायरच काय ये.
करून परत करू आता टायमिंग आपला संपत आलाय पुढे कंटिन्यू करू तो विषय
हो हो चालेल की चालेल दुसरं हे घेऊयां आपण हाच मुद्दा कव्हर करूयां अ आणखीन काय असेल तर एक मिनट
हा हा ठेवते मी आता हा
हम्म